हां हॅलो.
हॅलो. हा येतोय येतोय.
हा अरे दुसरा एक कॉल आलता.
तू बोलतोय. मोबाईलवर रे
मोबाईलवरूनच. दुसरा एक कॉल आला तर रे तेवढ्यातच त्यामुळ हा हा ते काय म्हणलं दोनशे तीनशे रुपयाचं?
हा तेच की म्हणजे आत काय प्राणी बघायला असतील असं वाटत नाही. तू गेला होता का तिथं?
अरे मी म्हणजे त्याला लय वर्ष झाले रे म्हणजे
हा ते शाळेत कॉलेजमध्येच
हा कॉलेज पण नाही, शाळेत असताना देव घेऊन गेलते एकदा त्यावेळेस, त्यावेळेस गेलतो मग तिथं कस आतमध्ये चालत त्यावेळेस गाड्यांचं काही नव्हतं म्हणजे तिथं कसं बाहेर दोन तीन रुपये पर पर्सन भरायचे आणि आत चालत जायचं आत मध्ये एक पोस्ट ऑफिस सारंख काहीतरी ऑफिस सारखं काहीतरी होतं. तिथं बसून आम्ही दुपारी दुपारी जेवलो आणि काय एकाच दुसरं ते हारिन बिरीन फक्त तर त्यांचं तिथं एंट्री जितन होती की नाही तिथंच फक्त ते एखादा हरीण वगैरे दिसलं.
हा हा हा नाही नाही हा म्हणजे तेवढेच दिसतय ते
अच्छा मग काय उपयोग नाही म्हणजे बघ नाही एकादा चौकशी करून कस
ह मग बायको म्हणते त्यापेक्षा पुण्याला जाऊन ते आपलं हे बघून यायचं. राजीव गांधी त्याला प्राण्यांना बघाय ती लय आवड झा कपिस्ता बघितलेलेच नाहीत ना त्यांनी लहानपणापासून तिने बघितलेत का? आपलं तुमच्या काय नाव आहे नाही काय नाव हा.
तेच की धनकवडी ला आम्ही राहायचो ना त्यावेळेस च जाऊन आलोय बघून.
हा बघतेच तस.
म्हणजे जवळ-जवळ एक तास आरामातच जाईल तुमचा.
हा मग तेच कप्पीस म बघ लच नाही त्यामुळे ते जरा हे कराव लागल.
हा हा हा ह चालतय की चालतय बघा, कस कस प्लॅन होतय. या मग घरी इथ एक दिवस मुक्काम करा. हा तुमचं कस प्लॅन ठरतेय तस.
बाकी
बाकी काय नाही अत, वर्कआउट, सकाळी वॉक असतो की पण. तेवीस मिनटंचा.
पंचान मिनटं कसा स्पीड ना का स्लो चाल
त नाहीय मग. घाम आला पाहिजे रे म्हणजे आप अंगातनं आपल्या हे फॅट जळल पाहिजे का म
हा हा हा हा.
आता ते कसं आत्ताच पूर्ण बसून आहे हो म्हणूनच मी सकाळीच फक्त वॉक चालू ठेवलाय. हा. पण ते पण कसं होते म्हणजे आता शाळा सुरू झाल्यापासून जरा चालू केलय. आधी जेव्हा सुट्टी होती त्यावेळी मी पण जरा अहं. अ म्हणजे उठायला हे करायचं. कंटाळा कराय पण आता शाळा गाव सुरु झाल्यापासून लवकर उठायलाच लागते ना आणि साडेसात त्याला ते बसमधन गेली की मग साडेसात ते सव्वा त असं पाऊन तास चालायचं कंटिन्यू
बर बर
मग जवळजवळ पाच हजार स्टेप होत्या हा मग ते तस पाच हजार संध्याकाळी पण ऑफिसमध्ये जरेलो ना मी तीन दिवस ऑफिस अस त्यावेळी संध्याकाळी जेवलं ते दोन तीन राऊंड मरते तिकडे एक हजार स्टेप होत म्हणजे दड हजार अस एकंदरीत सहा साडे सहा सात हजार स्टेप होत्या बाकी म्हणजे काय आपलं तेच कि जास्त बाहेरचं काय खायचं नाही ऑली जास्त खात नाही पर ते मी मला ते ब्रेड वगैरे पाव आयटम तसले काय आवत नाही पहिल्यापासून त्यामु ते पण मी खात नाही तर मग हे नॉर्मल नाही नाही नाही ती पण नाही खात आपणच खात नाही ना त्यामुळे मग काही त्यांना पण प्रश्न येतच नाही हा क्वचित म्हणजे कधी माहित आहे का जर केव्हा कुठे बाहेर गेला हॅलो मॉलला वगैरे तर तिथं कसं आता कधी तर बाबा ठीक आहे म्हणून मग
हा बरोबर
हम
हा अतिरेक नाही हो बरोबर बरोबर
घरात मग सकाळी आपलं ते बदाम भिजवलेले खायचं नाही दूध आपलं हेचय चांगलं आहे डेअरी वाला एक जण आहे ओळखेचा इथं
हा हा
म्हून काय केले सासवडलं त्याच्या फ्रेंडची गोटा आहे मग त्याच्याशी टायप केलाय मग तो दूध पोचवतोय- तिकड आणि हाय - त डिलेव्हर करतो. सगळ्यांना हां असं - मग ते चांगलंय. घरगुती दूध आहे ते. चांगली शाय वगैरे चांगली- येते. आणि- म्हणजे आठवड्यातन आम्हाला ते- तूप बनवाया लागतय.
हा बरोबर. निघतय तूप बऱ्यापै -
बऱ्या पैकी म्हणजे? चांगलं निघत, आठवड्याला करायलाच लागतय. हा. ते कस, आपल्याला घरातही युज होतो ना? कशाला, कशाला.
हा बरोबर.
हम्म.
चांगलय, रोज तूप खाल्लेलं बी चांगले का. एक चमचा तूप -
भाजी बरोबर खायचं. हा- ह तुमच पण, तुपाच होत असल की? दुध- ते हेज्यामुळ-
आमच आम्ही नाही तूप काढत ना? आम्हाला जे धंद्याला लागतंय की नाही, तूप नाही काढत. हो सगळं सगळं हो मलंय मलई सगळी. ते मठ्ठयालाच. हम्म. घट्टपणा येतोय जरा त्यामुळ.
अच्छा हा. मग ती शाई काढली की घ.. टृपणा येत नसल. बर बरोबर बरोबर.
आता जेवढे फेमस, नाश्त्याच प्लॅन नाही अजून काही. केलेला. काय आम्हालाच कळना यावेळी दुष्काळ सांगतय- मग आता- असं वाट... ते की ऑगस्टमध्ये किंवा जुलैमध्ये- डायरेक्ट म मठ्ठाच सुरू करायचा पाऊस कसा आहे बघून
हो ते काय, ते झालं पुढचं प्लॅन म पण तोपर्यंत म्हणल जून, जून तर आता काय गेलाच समज मग जुलै मध्ये वगैरे काहीतरी चहा वगैरे
काय होतंय माहतीय आहे का नाश्त्यात सुरू करतोय ऑगस्ट सप्टेंबर संपला कि लगेच मट्याचे गिऱ्हाईक म्हणजे चावायला हे पडते थंडी पडते सकाळीच संध्याकाळी पण दुपारी तावतय जास्त म्हणजे गरम लय होतय त्यामुळे म... त्या जो मट्टयान जो खर्च निघ.. तो की नाही तस नाष्ट्यानं नाही निघत.
अच्छा
ह आम्हाला आत्ता का नाही टारगेट आम्ही आता डो... क्यात एकच ठेवलंय पावसाळा हिवाळा फ... फक्त खर्च भागला तरी बासाय. सेविंग आमचं पडायचाय ते उन्हाळ्यात भरपूर पडत हा म लई लोड घेत नाही शरीर बी झे...
नाही ते झालंच की रे म्हणूनच तेच म्हटलं हे दोन चार महिने जे आहेत ना पावसाळा किंवा ऊ हिवाळ्याचे त्याच्यात मग किरकोळच काहीतरी करायचं जसं की तू म्हणतोस तसं चहा वगैरे चालू कर
हा चहाचचं सुरू करायचं होतं हो चहा ब्लॅक टी लेमन ते पण माणसं चहावरच भर आहे ब्लॅक टी लेमन टी त्याला सकाळी लवकर उघडलं पाहि
हा फिराय येणारी लोक ती
म्हणजे शरीराला सवय कशी पडाय लागली माहित आहे का कधी भी उठा कधी भी झोपा असं झालं
हा हा हा हा बरोबर बरोबर त
पायजे होय असं चढ उतार नाही पाहिजे म हा मोठा.
हम्म बरोबर आहे, बरोबर आहे.
बघूया अजून आमचं काय अजून ठरलेलं नाही आधी कसं होतं दुकान होतं आपलं स्वत स्वताचं. सामान-बीमान काय हुतीत. तिथल्या तिथं ठेवाय येत होतं. सगळं व्यवस्थित होत आता जरा ते गाडा असल्यामुळे जरा. जरासं ताप पडतंय- त्या तापानंच नको ते पण करायचं काय ना काय करायचं खर्च तर भागला पाहिजे
होय होय तेच घरातला तुमचा महिन्याचा खर्च निघाला तरी बास झाला हा हा हा.
तो बाकिचा आहे.
होय होय ते काय करा की त्याला काय जस जसं तुम चं इन्कम वाढंल तसं तसं एस आय पी चीअमाऊंट हळूहळू वाढवत राहायची, आता पाचशे तर मग परत हजार करायच म्हणजे अस इन्कम कसं आहे बघायच, महिन्याच एकदा बसू त्यातून बजेट काढायच, कि तूमच बाबा तुमचा खर्च किती होतोय? धंद्यासाठीचा.
आणि ते सोर्स वाढायला लागलाय ना, आता ते उन्हाळ्यातला सोर्स वाढून आणि बऱ्यापैकी पडायला लागलयं मग ते आपलं हे वाढवायचं. हा येस हाय.
हा मग तेच की तसंच कर फक्त कसं आहे आधी बसून तुम्ही बजेट काढा. तुमचं घरातला खर्च खर्च, धंद्यातला खर्च. परत कपीसच्या शाळेचा खर्च, हे सगळं काढून मग कसं राहतय बघायचं. ह इमर्जन्सीला पण ठेवत जा बर का जवळ पैसे. सगळेच इन्व्हेस्ट नाही करायचे कारण कस आहे आजारी वगैरे. पडलत. होय इमर्जन्सी ला. पाहिजे ना.
हा हा तेच की अ हेला मुलींना हे तू लावलाईस काय क्लास
नाही अजून अजून तर नाही लावल्याला आता चौथीला आहे त्यामुळे अजून तर काही वाटत नाहीये ये
नाही म्हणजे त्यांच्या अशा स्कॉलरशिपच्या किंवा काय अशा एक्स्ट्र परीक्षा
ते असतेच की होय आता बघ काय झालं ह्या वर्षी स्कूल नवीन बदललेय मी मग आता ह्या स्कूलमध्ये आता पहिल्या दिवशी गेली त तेव्हाच ती स्पेलिंग ची एक्झाम असते कस ते इंग्लिश स्पेलिंग आहेत ना तेची एक्झाम असत्या लिहल होत की तुम्हाला पार्टिसिपेट करायच करू शकताय. पण मी म्हणल लगेच नको करायला, आताच नवीन स्कूल आहे म्हणल पुढच्या एखाद्या एक्झाम मध्ये घेऊ मग ते हेज्या असतात, की अ ए-ब-कस् ची असते. परत त्याच्यानंतर ऑलिमप, एक असते ऑलमपियड म्हणून असतय
बर बर
म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम मध्ये आधी मध्ये आधी स्कूलमधन सांगत असतात की ही आली स्कूल मध न असते म तिथच पैसे भरायचे तिथंच एक्झाम होती स्कूलमध्ये
तुमच्या आ इंग्लिश मिीडियम ला असं ह नाही का म्हणजे, जे सरकारी हे सरकारी एक्झाम अस काय
सरकारी एक्झाम म्हणजे स्कॉलरशिप असते की हा स्कॉलरशिप असतय परत ज एलिमेंटरीच्या परीक्षा असेल ना सरकरी गव्हर्नमेंटच्या चित्रकलेच्या एलिमेंटरीच्या परीक्षा वगैर असेच हा आता कसं आहे माहिती आहे का चौ चौथीला हा आता कसं आहे त्यांच एस एस पाचवीला एस एससी बोर्डच होणार आहे, आता चौथीला सीबीएससी आहे पाचवीला ह्या तर नवीन शाळेमध्ये कस आहे एस एस बोर्डच आहे पाचवी पासून पुढं.
होय काय सगळीकडेच.
ह्या शाळेत हाय, ह्या.
तुमच्या शाळेत हा म्हणजे सी, बीएसई ह्याच्यापर्यंत असते सगळ्या शाळेना, सगळ्या बाकीचे वेगळ असत.
फक्त ही जी शाळा आता नवीन बदलल्या ना. त्यांच तस आहे. चौथीपर्यंत सी. बीएसई आणि. पाचवी पासून एस, एसी बोर्ड आहे.
मग आता चौथीतन काय दुसरीकडे हे करणार काय.
नाही ती नाही, नाही, नाही, नाही तिथंच ठेवणार एस. ससी सी. बीएससई अरे कस आहे माहिती आहे का. म्हणजे काय म्हनत्यात माहितीय का, त्याला लई ओव्हर झालं र सी. बीएसईचं. ओव्हरबर्डन व्हायला लागले पोरांना, जास्तच लोड आहे अभ्यासाचा. मग ते कस हाय एस. एससी बोर्ड जरी असला ना. त्याचा तरी म्हणजे शिकवायची जी पद्धत आहे. ह.
हा ती सी. बी. एसीच राहणार हा बरोबर.
एक्झाम आपले महाराष्ट्र बोर्ड घेणार. म्हणजे गव्हर्नमेंट हितल, मग ते जरा अस मला बरोबर वाट जरात. थोडस. आसपासला एक दोन-तीन जण ओळखीची पण आहेत. ते पण म्हणले. की एस. एससी बोर्डच. कारण दहावी नंतर परत तुला ए. सीसी बोर्डलाच याव लागतं. ते ना सी. बी. एससई दहावी पर्यंतच आहे, ते म्हणले काय फरक. पडत नाही मधले घेऊन टाका.
बर.
तिलाच म्हणून मग ते आता ए. सीसीच चालू केलेलं आहे.
बर.
हा घरी चाललाय का आता.
नाही, नाही, नाही, थांबलोय बाहेरच बोलत कोपऱ्यावर.
बर, बर, थांब एक मिनट परत एकदा कॉल.
बरोबर बर